हा, आवाज येतोय माझा?
येतो येतो, माझा येतो का?
हो येतोय, नमस्कार.
नमस्कार ताई, म्हटलं की आपण ना वेगवेगळे फळ आता आलेले आहेत हं, तर ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळे फळं आपल्याकडे भारतामध्ये आहेत. आणि ते खूप छान आहे की ऋतुमानाप्रमाणे एकदम स्वस्त दरामध्ये मिळतात, आपल्याला नाही का ते फळं. तर त्याच्यावर बोलू आपण, की जसं पेरू आहे त सगळ्या ठिकाणी पेरू मिळतं आणि ज्याच्यामध्ये एक अजीवनसत्व खूप आहे. की जे ज्याच्याने प्रतिकार शकत वाढते नाही का तर अगदी गरीब माणसालाही, परवडेल कोणालाही परवडेल असा तो पेरू आहे आता, असे कोणते फळ तुम्हाला माहितीय मग?
अ मला बघा जांभूळ माहितीय, जांभुळाचा काय उपयोग होतो तेही मला माहिती आहे
बरोबर ताई.
हो आणि
हा.
हे जे जांभळाच्या बिया असतात ना
हो.
हा, या बियाना जर आपण सुकवून घेतले आणि कोन त्यांचं पावडर करून, वस्त्र गाळ जरी केलं ना तर हो तर त्या वस्रगाळात, जे पावडर असतं ना ज्याला चा ताप असेल ना, तर त्याला एक मध चमचा आणि अ. पावडर आहे ना एक चमचा हे म्हणजे, मधाचा एक चमचा भरायचा आणि पावडरचा एक चमचा, हे दोघं मिक्स करून तीन वेळ जर चाट टण दिलं तर त्याचा ताप बरा होतो.
हो, आणि जांभूळना मधुमेहासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे.
अच्छा.
म्हणजे ज्याला मधुमेह आहे ना साखर, तर त्याच्यासाठी त्याने जर जांभळं खाल्ले ना तर ते अ शुगर म्हणतो आपण ते कंट्रोलमध्ये राहते, नाही का? हो.
ते पण आहे आंबा आहे, हो आंब्यामध्ये पण हो अ हो आपण हो ते, डोळ्यांसाठी खूप
हो डोळ्यांसाठी चांगली म्हणजे, जेवढी पिवळी फळं आहेत. ते डोळ्यांसाठी चांगले असतात, अजीवनसत्व असतात त्याच्यात जसं की अननस आहे. त्याच्यात पण अजीवनसत्व, आहे म्हणे म्हणजे हे जे फळ आहे, ना ते थोडेसे पाण्यात बुडवून. टा त्या कि त्यामल म. ले असतात ना, ते निघून जातात.
हो.
आणि मग खाल्ले ना की त्याचे सगळे जीवनसत्व, मग आपल्याला उगीचच औषधाच्या गोळ्या नाही, घ्याव्या लागत नाही का?
होणार आणि कसं आहे. आताही करवंद पण येतं आहे उन्हाळ्यात, आमच्या भागात तर खूप पिकतात ते, कारण की पहाडी भाग आहे मग तिथं खूप झाडं आहेत त्याची. हो. मग ते पण खूप डोळ्यांसाठी चांगलं असतं, त्यांच्यामध्ये पण अजीवनसत्व असतं.
हो, आणि त्याच्यामध्ये ना लोह पण आहे आणि त्याला, तृष्णाशामक म्हटलं जातं. म्हणजे तहान लागते, ना सारखी उन्हाळ्यामध्ये. तर त्याच्यातून, प्रतिकार शक्ती आणि तहान लागण्याच प्रमाण पण कमी होतं, प्रतिकारशक्ती वाढत
न हो आणि मला ह एक माहिती आहे, काकडी मध्ये पण असतं बरं, का काकडी आकडी जर खाल्ली ना तर, आपल्याला तहान नाही, लागत त्याच्यात पण भरपूर प्रमाणात पाणी असत.
पाणी असत बरोबर हो ना तर हे जे फळ आहे ना. ते आता खल्ली सॅलड म्हणून खातात मुलं. पण ते ताजे हे जितके खाल ना तेवढं त्याच जास्त आपल्याला गुणधर्म मिळतात नाही का हो हो. आणि आपल्या गावाकडे तशी खूप फळं आहेत. पण शहरात तेवढी मिळत नाही तर त्याच्यामुळे आपण ती वाळवून
त्या पाडर म्हणा किंवा अशा चिप्स सारख्या तयार तयार केल्या हो.
तर त्या आपण मुलांना नंतर पण देऊ शकतात.
हो आणि ते हो आणि आपण ते ना फ्रीजमध्ये पण ठेऊ शकतो डब्यांमध्ये.
हो बरोबर बरोबर. जसं की आंबा रस आहे. आंबा रस पण आपण उकळून आणि थोडासा अ प्रोसेस करून ठेवला ना कि तो राहतो असं कारण को
ओपन करतो बरं का.
पापडी करतो बरोबर हाय कोकणातले लोक ना असच करतात ज्यांची मुल परदेशात गेलेले आहेत ना. तर ते असे अ आंबे काढून त्याच्यापासून असे आंब्याची पोळी म्हणतात ते.
अच्छा हा हा.
पोळी तयार करून ठेवतात.
ह ह हो. आणि आंब्याची हो आंब्याची कॅंडी पण तयार करतात बरं का ताई.
हो हो कॅंडी तयार करतात बरोबर तशी आवळ्याची पण छान होते कॅंडी.
हो.
त्याच्यात पण खूप प्रकार होतात. आवळा सुपारी म्हणतो ना आपण तर ती ती पण तयार होते. आणि त्याच्यात पण व्हटॅमिन सी इतकं जास्त आहे ना. क जीवनसत्व कि, लहान मुलांना पासून तर म्हाताऱ्या. लोकांपर्यंत सगळ्यांनी खाल्लं पाहिजे ते
हो आणि केसांसाठी खूप उपयुक्त आहे. बरं का आवळा.
हो आवळा बरोबर तर अशा आपल्याकडे नेमकं भारतात ना खूप ऊन आहे. जेवढं इतर देशांमध्ये नाहीये. त्याच्यामुळे फळांचे आपल्याला खूप वेगवेगळे प्रकार भारतामध्ये दिसतात. नाही का.
हो म्हणजे आपल्याला आहे. ना त्याचे कारण सुद्धा माहितीय. जे आपल्या समस्या आहेत, ना त्याच्यावर आपल्याला निवारण पण माहिती आहे.
हो.
हो या फळ फळांमुळेच आपण आपलं संरक्षण करू शकतो.
हो आता काय झालं मैदा जास्त खातात ना मुलं त्याच्यामुळे त्यांना आता असं जाडपणा यायला लागलेलं आहे. किंवा वजन वाढतात किंवा मग खूप ऍसिडिटी होते. असं व्हायला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी
पण तंतू जात आप अच्छ पदार्थ त्याच्यामध्ये फळ आहे जर सालड खाल्लं गाजर आहे सगळ हम्म हम्म् पण छान हो ना. आणि किती वेगवेगळ्या रंगाचे छान फळ आपल्याकडे मिळतात बघा. हो आणि बघा केळीचं पण माहिती आहे बरं का ताई मला जर आपलं पोटभर जेवण झालं असेल ना.
हो.
तर सर आता आपल्याला वाटतय की खूप जेवण झालं आज आणि त्रास होतोय आपल्याला बसायला उठायला तर के हो आणि जर आपण केळीच एक साल जरी खाल्लं ना तर आपलं लवकर अन्न पचत. हो, केळीची साल काढून म्हणजे थोडसा तुकडा खायचा केळ सालेचा मग तो जर खाल्लं ना तर आपलं अन्न खूप लवकर पचत त्याच्यामुळे हो केळीचे वेफर्स जरी करून ठेवले ना त ते सुद्धा चांगले. हो हा ते कच्ची केळी येते ना हो पिकतात. खूप पिकतात आमच्या भागात हो खूप पिकतात.
तसच याच ना आपल्याकडे मोरंबा करणं वगैरे नाही का? लोणच तयार करून ठेवणं. पण त्याला कस आहे खूप साखर, खूप तेल टाकतात लोक.
हो. पण ते हानिकारक पण ओ शरीरासाठी हो.
असे कितीतरी आहेत. अजून अननस आहे. अननस सुद्धा खूप चांगलं असत आणि त्याच्यामध्ये पण खूप विटॅमिन
ए आहे आणि त्यात दोन्ही आहेत क जीवनसत्त्व. आणि अ जीवनसत्व. हो आणि अननसचं पण मला थोडक्यात माहिती आहे. की अननस ना थंडीच्या दिवसात खाल्लं ना तर ते शरीराला उष्ण ठेवत. आणि गरमीत खाल्लं ना तर मग आपल्याला अपचनाचा त्रास होतो. अननसमुळे म्हणजे त्याच गुणधर्मच गरम आहे.
हो तसच फणस आहे बर का फणस पण खूप गरम असत. पण उन्हाळ्यात ते खूप असं मिळतं त्याच्यामध्ये ना खूप असा रस असतो. आणि खूप फ्रेश असत ते त्यामुळे ते खाल्लं जात.
ठराविक लोक खातात ज्यांना आवडत ते हो आणि फणसच आतलं जर पिकलेला घर असतो ना
हो.
तर फणावासची ती गिरी असते ना ती खूप गोड लागते बरं का साखरेपेठ पण गोड लागते. खाल्लेली मी ती आणि तिच्या ज्या बिया असतात ना गिरीच्या
हो.
त्या बिया जश आपण चिंचोळ्या असायच्या बघा आपण चिंचेच्या त्या चिंचोळ्या काढून कश वा हो. ते मिठाच्या पाण्यात आपण वाफायचो.
हो हो बरोबर.
वाफल्यानंतर तो मधला जो गिद्दू असायचा तो खायचो ना तर त्या त्याच्यामुळे पण कॅल्शियम मिळत आणि ही जी फनसची जी बी असते ना
हो हो.
तिला पण आपण वाफवून घ्यायची. वाफवल्यानंतर तिचं टरफल आपोआप निघत आणि तो जो गर असतो ना त्याच्यात खूप म्हणजे प्रमाणात कॅल्शियम असत ते आपल्या हाडांसाठी खूप उपयुक्त आहे उपयुक्त आहे हे बरोबर आहे तर असे निसर्गामध्ये आलेले जे फळ आहे तेच ना त्याच्यामध्ये सगळेच गुणधर्म मिळतात हो आणि त्याच्यामध्ये काय आहे मिक्स हो केमिकल वगैरे नसते त्याच्यात. आपल्यावर प्रेम करतो. आपण जर समजा त्याला व्यवस्थित सांभाळलं तर. हो. प आयुर्वेदिक जो आहे.
हो.
पदार्थ असतील किंवा जडीबुटी असेल त्याच्याकडे आपला कल जास्त पाहिजे. जेणेकरून आपल्या शरीराला दुसऱ्या आजार वगैरे नाही लागू शकत
हो पूर्वी कुठे बाहेरचं खाल्लंच नाही जायचं नाही का हे फळं वगैरेच खाय किंवा आदिवासी भागामध्ये ना जंगलात जायचे मुलं आणि तिकडे खऊ म्हणे म वेग असा आणि बिया तिथे टा त्यामुळे झा
ण त्यामुळेलांचण कर
आपली जबाबदारी आहे नाही का
हो ना आणि खरंच पूर्वीच्या वेळेस ना खूप म्हणजे आ आरोग्य खूप चांगल होतं त्यांच्या
हो हो त्यांच्यात प्रतिकार शक्ती पण खूप होती ना
हो
असं कोणताही आजार आला तरी ते असे घरगुतीच औषधं करायचे नाही
हो ना हो ना
हो नुसते फळांवर पण राहायचे काही लोक उपवासाच्या दिवशी नुसते फळं खायचे
हो आणि आणि ते फळांमध्ये सगळ जीवन तव असायचे ना मग त्यांना सगळं पोषण मिळायचं
हो तर आपण फळं खाऊयात तुमच्याशी बोलून छान वाटत टल छान चर्चा झाली आपली फळांवरर धन्यवाद
न्यवादह धन्यवाद